हम्म बोल.
संकु हाय घरी आमचा संकू गेलाय, संकुड हाय तो पण
कुठ हाय?
होर
मला म्हणल आता आलोय, बाहेर आम्ही आणि बरबर म्हणल्या आणि ठेवल्या हम
काय कराय या?
का ग पोरग्याला झोपवलंय मगाशी झोपलाय तो पाळण्यात घालतो जरा हाललंय खुसखुस खुसखुस हालतोय पाळण्यात झोपत नाही ग म्हण पाळणा जर मोठं झालंय ते पोरगं मोठ झाल ग जरा. आणि... म्हणजे पा जाळीत गावते गातत गा जाळी बारकी हाय
हम्म.
त्या अडचण होत्या मग बेडवर झोपाय सोप्पं होते ते बेडवर झोपते... पाळण्यात घातली की रडते मग काय करते, आता का बारा एकला का नई रडते, मध्ये एकदा उठते
आ?
रडत नाही नव लई?
नाही रडत. रडते की बाई घे म्हणते मस्त बघितलं की समोर दिसलो कणी नाही रडाय सुरू पण ते समोर उभा राहीला माणूस की नई, चालला की नई रडते घे घे म्हणून चावट झाली लै
हे आता मोठ हुईल तस लई बई.
हम्म.
किती महिन झालं?
आठ महिने झालं की आता आठ तारखेला आता नववा लागणार.
हम्म. बर मट झाला
हम्म.
पऱत दरस होन
हो बाई बघू बघू पर्यन मोठ झालं पोरग.
ब
तुझं लग्नाच का?
नाहीवेळाज नम ते घरवा म वळाज
कधी केवढं झाले का वणन
फ फट फरती म्हडार ला लाया टिकट दला घली
एवढ हळूहळू का करायला सा?
नाही माहिती कडत काय घणच ते इथ बघूया म्हणाला काय करतात.
आह.
पण बांधणार आहेत आता बांधतील जाणारच विचारायला.
हम् फुठ का सला
आ
अह कर
कुठेेयत
रांगोळी
कुठं रांगोळीत कुठं आहे तुमच् घर आणि रांगोळीसाठी जागा
हॅलो
हम्म
हाय तितच चढून बंगला बांधायलायच व्हय
तिकड जागा हाय की तिथं बनणार ग
कुठ
खली कडांत झा प
घराच्या पलीकड जागा ए व्हय
बर माहिती ए
केवढी
ही आरदा आनि ही आरदा एक हाय
आरध्या गुंट्यामध्ये बधायला यचा
आरद्या. आणि हीकड हे आहे की नाई घर हे घर आणि तिकडचं घर जॉईन करणार आय
म आता ते राहिलाय त ते पडला नायका
नाई नाई हेे पाडायच नाही हे वाळूच हाय
का तेवढंच बांधनारएसा
ह
तेवढच बांधणार हायसा
नाही हे आधीच घर हाय का नाई आसच ठेवनार हाय हे द्यावे लागणार म्हण बगतो
हे भाड्यानं देणार हाओत
मी नाय ते आमालाच
हम्म हम्
हम बाकी का फोन केलता बाकी एए
कोण स्वाती
वा
करायचे साठी
को कोण तुमीरे
कोण मायती करत होती
मला पण नाही की
हा त नवर्यासंग हाय निवांत
हम
तर कुठं कठ गेलती की फिरायला रामेश्वर लांब लांब गेलती
गेलती
हा
रामेश्वर ला गेलती
रामेश्वर
हम्
जो दिल्ली किती कुठल्या कुठल्या
हा ज्योतिर्लिंग कुठली
ह मग तिकडं कुठे कुठे गेलती नवर्यासंग ते सांगत होती
हम हम दिलाना
माझ्र अत्यंत वरच
ह
दोन तीन दिवस झाले गेल की
हो ते नाही तू कधी जाणार
अच्छत
हा
मायता रक्षा बध बग अत ल जा म्हन
नाम
हम्म
अ ला म चढालतीस त्या नाही म ला उपरला
नाही मध्ये अस होईल आणि बघा महिना झालं हॅलोन तुला मेसेज के तुी तो फोन के तु हलोन ललेगेच गेलो लेडीिज आ नाही चा असू च लाभ वाटला तेवढचते म त चळी जा लवीच ग
त त इडं राहायला चालेल ना बाहेला घेऊन चार दिवस
आल त चार दिवस लगेच गेलो
अरे ते चार पाच महिने राहतात पुरी
हम् चारपाच
महि नाही अशी ना आता घितली तिले मैत्रिणथ होती पहिले हम्
च
हम्म
ह
का
हा
हा हा फोन करत करा आता अक प्रश्न येत ते सोडव आणि मी तुला फोन लावतो मज बनू दे हा चकर
हम